हॅलो बोल ना,
काय करतीय.
काही नाही.
हाव का.
तू काय करू राहिली.
काही नाही आता भाजी झाली उतरायची आहे.
ह
हा ओकळी आली फक्त त्याला म्हणजे येऊ राहिली अजून
हा का,
का शुभ ला बोल.
कावून हसू राहिला ग तो.
काय माहिती त्याला काय झालं. ह
बर त्यांना
हा तुला तर माहिती त्यांचं हसणं कस आहे.
हा
थोडस काही झालंग ल केस अं
मम्मी जेवण करती मम्मी ल भूक लागली.
दोनीचा फोन मिळाला काग?
नाही ग हा पहिल्यांदा केल तर पण आताच बोललं ती काही नाही बोलली
या चकर नाही मारला त भले एक दिवसाला
तन ना हाव
छतात काम चालूच का रंज
काय माहिती? चालू आहे वाटतं पण ती काय माहिती हा जव राहिल वाटतं आता आत्यासोबत
हा ना मा
हा मग त्या ते शेतात काम चाली त्याच्यामुळे तिचं येण नाहीेवा्हाय ना ना हा इकडच आहेेत औरंगाबादला
होड नाताय का?
हा
हम्म
कुठ ग?
हा जायचं होतं पण मग आता दाजी बोलली इतकं लवकर नाही.
हा का
नंतर जाऊ म्हण ऐग दोन महिने झाल्या म्हणजे अजुन एकोग दोन महिने झालाव हा म्हणज घ्यायच ख आम मिरच्या तोडाला गेल तरर जिया तो नाही का दिगड आहे ना म्हणजे आमच्या पिशव्या भारला तरी आई म्हणती पी आमच्या पिशव्या भरल्या तरी तर आई म्हणती मला न्यू गुशीस नाही वाटा ना बाबा इतक्या मोठ्या मिरच्या
आता तर मीरची वाळून काच
हा
बरं ना काम न
हाव
त
अं
काग आवाज नाही येनंत
साक्षिणी किती आणललं?
साक्षी ना बाबीचरूस नको थोड्या जा आणल्या ए बाय काय करायची ती नाही का याच्या या्याच्यातून थोडस घ्यायची त्याच्या या्याच्यातून थोडसं घ्यायची म्हण तिच्या न ते ना थोड्याच वे्यासल्या आणि बाकी मग सगळ्या अंकून घ्यायची थोडं थोडं
पण मग तिला म्हणत मग म आ पण ये ना तिला
तेग तिला वाटलं आई ते आईत काय पाती म्हणल आई तर पाहिलं तेच लालश लागायची म्हटलं
कोण काय म्हणली? अगमंग काय म्हणली ती? नाही चालूय थांब थांब रेंज गेली रेंज येईल काहीच न करू नाही चालू आहे थांब. तू काहीच करू नको रेंज येऊन जाईन बरोबर. जेवरा आला का आवाज? हां मग बरफर रेंजची